हॅलो?
हॅलो?
हं.
आवाज, आवाज नाही येतंय.
यायली ना मला ही आला.
आता यायलीया, आता आता यायली आता. ते पहिले कॉलेज नव्हता लागत, कौन काही मा
तुमच्याहिकडे नेटवर्कचाच प्रॉब्लेम ये वाटते.
हो आमच्याकडे काय माहित आता, पण नेटवर्क तर फुल आहेथ इथं.
हम्म अर नाही ती मी याच्यासाठी थांब हो शेतात आलो. ते याच्यासाठी थांबलो ते अंह
शेतात कसं काय?
तिथं असले रोज चक्कर मारायले याय लागतं.
मंग वाशिमहून शेतात तिकडे गावाकडे जायचं मंग पुन्हा वाशिमला यायचं.
नाही आज इकड घरीच आहोत रिटतला कारण उद्या आईला घेऊन यायचं उद्या
अच्छा म्हणजे आठ रिचेक्टल नसता कोणाशी वापर
उद्या हळद हाय.
अच्छा.
हम त आईला उद्या घेऊन यायच. त्या सोबत मी आज आलो शेतात चक्कर मारायले. थोडसं गवत वगैरे झालेलं आहे तिथं.
पाऊस नाही ना पण त.
हो पाऊस नाही नाही पाऊस झाला पिकासाठी बरा. ना केना निघलेला केना माहिती आहे का तुम्हाला शेतात केना असते केना गवत केना नावच.
ते नाही माहित बाबा मा आम्हाला शेताच काय असत तेच नाही माहित.
हम हम.
कारण आम्ही कधी शेतात गेलोच नाही शे तात गेलोच नाही शेतात काय काय पिकते आम्हाला माहित नाही.
अरे बा हो काय?
अरे खोटं नाही बोल मग खरंच मन
हो तर मग बरं आहे मग खा खाता येत शेतातलं उगवलेलं आहे का नाही.
हो हो ते येते ते ते कसं का नाही येणार.
हम ते येते गहु
खरी गोष्ट सांगू कामच्या घरातच नाही शेत काय समजणारये हाऊस ये पण अस कोणी नाही ना आपलं की चला म्हणून पाहायले न्हायला आम्हाले.
इकड हरी ठरली आहे आमच्या आम्ही येतो तुम्हा रोडवरच आहे. शेत आमचं.
या याय लागेल मग एखाद्या दिवशी आम्हाला शेतात.
हम्म.
काय हो पण बोलवल नाही तर कसं यावं खरं.
आता बोलवाव लागल आता? आता पाहिलं नाही मल वाढलं मल वा मला वाटलं पाहिलंय काय मग मी म्हणलं नाही आता सांगायला पाहिलं नाही तर मग आपल्याकडे आहे ना पाहायला.
मग तेच म्हणाली मग घ्याला लागतं ना ह. मग् मी तेच म्हणाली ना या लागत म्हण.
उम बर स्वामीमी आपले त्या भईमुगाच्या शेंगा कुठे येतात महीत आहे का तू
कशाचे?
भुईमूग, भुईमूग आपण ते शेंगदाणे खातो
हा हा हा हा.. ते माहिती आहे.
ते कुठे येत असतात
ते शेतातच येतात ना. ते झाड ते तर झाडाला फळली लागते आता ते त्यालाच येतात ना
हो तर शेतात येतात.. तर मग ते कुठे येतात??
ते नाही माहित बापा आपल्याला कुठे येतात ते असे आय थिंक मुळात येतात ते
हम मुळात मुळात हो मुळात असतात ते जमिनीत
हा ते ते माहिती आहे.. का कशातून सांगितलं म ते शिकली वाचलं म्हणून माहिती तस नाही.. आपल्याला माहीत नव्हत.. प्रत्यक्षात पाहिलं नाही.
ते मुळात येते रताळ मुळात येता रताळ मु याच्यात येत जमिनीत
हा रताळे माहित आहे, अजून गांजर माहित आहे, आलू माहित आहे तिथे मुळात येतात म्हणून
हम्म..
पण बाकीच्या गोष्टी नाही माहित ना
हो का!
हम्म..
तुरी तुरीच्या शेंगा खाल्ल्या कधी?
हो खाल्ल्या तुमच्या सेंगा खाल्ल्या.
त्या कुठ येतात?
ते झाडाल येतात वर
वर येतात का?
हो ना?
हा.
काय सर मजा घ्यायलय का माझी?
अरे मजा तू मजा थोडी.. हळद हळद??
हळद नाही पाहिले बाबा पण ते हळद तस फुल येते..
हम्म..
त्यालेच येते असं माहिती आहे मला.. हळद नाही पाहिली कशी येते
हळद बिन जमिनीतच असते..
जमीनित येती का?
हम्म.. हळद लई असते बाबा.. हम्म..
यायला लागते मग पाहायला.. हळद जेव्हा हळद लावली तेव्हा सांगा.. आम्हाला म्हणजे आम्ही पाहायला येतो.
हो यावर्षी नाही ना जमलं हळदीचा.. आता पुढच्या वर्षी लावायची चार पाच तास..
मग या या वर्षी लग्न होतं ना?
हो नाही.. ते घेणं नाही.. पेरणं बि नाही झालं वेळेवर लग्नामुळं..
तेच म्हणलं ना मी लग्नामुळ झालं नाही ना..
हम्म..
आणि अचानक तुम्ही तर आधी खबरही नाही लागू दिली आम्हाला डायरेक्ट पत्रिकाच टाकली..
अरे बाप! खबर काय लागू द्यायची होती
माहीत नाही काय नाही तेच तर म्हणलं तुम्ही आम्हाला खूपच खबर नाही लागू दिली डायरेक्ट पत्रिकाच टाकून दिली
तरी म्हणलं अगोदर टाकलेन बाप्पू..
टाकली अगोदर पण असं सांगितलं का?
हा तसं तसं नाय सांगितलं.
का असं जसं आम्ही देतो एक एक दोन दोन मिनटाची माहिती
आज येल हो का.
म.
नाय तसं नाय सा मी पण ती जेव्हा आपली बनवली होती की नाई त्या हयाच्यात बनवतात ना काय म्हणतात ते कॉम्प्युटर मध्ये.
हम्म.
तवा तवा ज्या दिवशी बनवली त्या दिवशी पहिले तुम्हाला पाठवली.
हो माहितीय मग पाठवली पण म्हणजे असं विशेष नाय केला ना तुम्ही?
हम्म नाय हो हम्म. चालू होतं तेवढं लक्षात नाय आलाय सांगाव म्हणून काही सल्ला गिला घ्याव म्हणून तुमच्याकडून
अच्छा हो बरोबर.
सल लावावा लागत होता हाय काय?
जाऊ द्या आता.
बरं तुम्ही सांगा फक्त आता पण
आ.
तुमंचं व्यायच्या आदोगर तुम्ही सांगता मग
हो आम्ही सांगतोच आम्ही प्रत्येक मिनिटाचीच खबर देतो तुम्हाला
बापा बाबा बाबा.
मग देतोचं ना.
हो हो.
मग देत नाय का खरं सांगा.
हो ना देेत ना माला चहापत ते तुम्हाला माहिती आहे का चहात नि त अह शेतातनी एक मुळी सापडते चहातने टाकायची माहिती का?
नाय ती नाय माहित बाबा.
पण एवढं खम्मक चहा होते अह.
म्हणजे कशी असते ती?
वेलासारखीच असते मुळी असते जमिनीत त्याची थोडं अशी तोडून टाकली का नाय आरं एवढा बेस्ट चहा असते तो पण ते त्यात सापडत नाय आता मी एक झाडं उपटलं थोडस बारीक वेल होता त्याचा सेंटसच तसाचं यायला वाटला आरं ती प ते तीच आहे काय मुळीच आहे का काय ती मग उपटल्या गेलं माझ्या कडून
मंग ते विचारायच असणं दुसरं कोणाला असल तर ते चांगली
नाई मी पाहिले ना ती जरा बारीक आहे जरा पिंपटल्या गेली ना.
अच्छा.
हम्म जावू द्या.
प्रोग्राम सर विचारू लागले मला, आज कसा चालू हाय?
हो का.
पण जास्त बोलणच नाय झालं, सारण सरांचाही प्रेड होता आणि माझाही प्रेड होता.
हो मॅम.
हम्म. हम्म.
चांगलं चालूय वाशिम तिकडे
आम्हाला मॅडम नाही तर करमत नाही साक्षी मॅडम सोबत पाहिजे
हो का
खरी गोष्ट मम्मी सांगाय काय लागले मी पाच वाजता जातो सर मी सॉरी तीन वाजता जातो
हम
आणि पाच वाजता येऊन जातो मी थांबत नाही शाळेत जा
म्हणजे ड्यूटी किती साडेे तीन तीन वाजता जाता का
हो तीन वाजता जातो
ह मग दिवसभर काय केेलं तीन वाजे लोक
दिवसभर आपले दुसरे काम होतात ना घरचे बाहेरचे सगळे
अर तर मग मग फोन लावायचा असतं ना मला वाटलं दहा वाजता कोण शाळेत गेले का तुम्ही राजा
आज नाहीच राजकारण आज उठली की आ थोडस माझं पोट दुकाल उठली आज अकरा वाजता
हम
चालू आरामशीर आपले कामावर मी आज जेवलीच अडीच वाजता
आपल्याला काय काम करता करता हे बोलत्याती
तेच ना ते साप सिनापूर ह् शळा पुरते मला ती सकाळची घरी नाही पुरतली नाही
ह ह
कारण ते शाळत हो एक बॅघ घेत तू एक सकाळ एक संध्याकाळ
सकाळी किती वाजता असते
आठ वाजता
हो
आठ वाजता येऊ
आठ ते किती वाजेपर्यंत
दहा
अच्छा
हम्म आता कस काय ना काय साक्षी ना साक्षी साक्षी नाही तर मग एक किल
दुसरी मैत्रि बनयची तीचाली आहेसबर
लागल ना तशी साक्षी सारखी साक्षी सारखे तुमच्या हं
ती थोडी येणार आहे आता
होती गोष्ट हाय तुमची बरोबर सागाली मी ह साक्षीसारखीच ट्रेन ना
हो पण त्या आता विसरायला लागतात काही गोष्टी बदल भो पाडाय लागते आहे ना
हो ते तर आहे
तर म्हणतात ना ते बदला लागते माणसाला
हो ते त आहे. परिस्थिती नंतर-
ह
हं हं. एवढं नाही ना आता हे - सोबत म्हणजे एकच वर्ष झालं ना आम्ही सोबत काम केलं. म लगेच
हो रे. ती जास्त दिवस भेटली पाहिजे होती. आहे का नाही?
हम्म. कमीत कमी दोन वर्ष तरी निदान.
हो ना. तिच लगेच झट का पट झालं. आहे ना?
हम्म. मीच बसली एकटी.
होईल ना होईल ना आता.
आता जाऊ द्या
ते झाल्यावर समजते मग. आपल्याला आता वाटते की काय कधी कधी निघ झालं कि मग- माणसाला वाटत, अरे यार! आता त लय गुतक्यासारखं झालो आपण.
अच्छा. असंही ए का?
अम.
मी साक्षी मॅडमला विचारल. साक्षीला विचारव
आता त्याच झालं. आता तुम्ही काय- विचार केला बुवा आता कसं फोन करावा? वेळ आहे का नाही? बोलताय का नाही? मग अशी विचार येता ना मग?
हां. मग तेच. त्याच नाही मी खरं सांगतो मी त्याच कारणान फोन नाही केला.
हं. हं.
मी त्याच कारणाने नाही केला. न मी साक्षीलाही त्याच कारणान नाही केला.
हं.
हम्म.
साक्षीला न करायच काय आता? साक्षीला करायच साक्षी लावू शकते ना त्याचं काय तिच?
हो ते लावू शकतो. पण असं वाटते काय लावू? म्हणून नाही लावला.
काय नाही विचार लावायचा. अन लावल्यानंतर समजा जर कळालं कामात ए तर मग वेगळी गोष्ट ए. आहे की नाही?
हो. ते तर आहे. झाला का टाइम? झाला टाइम. ठीक ए ना सध्या, पंधरा आहेत.
हो मायला बात त झाला गड्या. कळत बीन नाही बात त झाला ना? अरे वा! हो. हो.
काय?